फोन गेल तस मग अशी.
काय करायलतस तो जेवालस तो.
होय जवालतो.
बोोलि.
काय नाही रे अन मे म्हटलं ते अडाय का चांगलं बघायला असत. हो विचारा जत.
हा काय तेय न बघणार आता.
म. आता वेळा. बघ्या म्हणलं त काय कामानार मग काय करर.
ठीक आहे ठीक आहे सांगा की कशा प्रकारात पाहिे सांग.
जरास हम् सस्पेन्स किंवा असं आपल्याला डोकं लावावं लागेल असं काहीतरी
र काय क्लासरूम अफ डेलीिट म्हण एकाश एक शहाळाजत्या
हा
शाळेत पोरं असतात प्रत्येक क्लास आपल्याकचे क्लास असतात ए बीसी तसें हा तशाच तुकडे्या असतात मग प्रत्येक वर्गात थोडी थोडी घटलेले असतात त्यांनी
हा
आणि जो हिरो दाखला आहे तो असती डी वर्गात म्हणजे जिथे जर अशी अशी आदानी पोर असते काय अशी असते क क्लास फुढं फुढ जात असते म्हणजे ति त असं खेळ असतात पॉईंट वाईज कि ते टास्क पूर्ण गेलंस की तुझ्या क्लासला पॉइंट मिळणार
बरं
आणि ते टास्क पूर्ण पुढं गेलस पूर्ण करून. की मग तुझा क्लास डीचा सी होणार आणि सी क्लासवाला डी ला येणार.
बरं.
म्हणजे क्लास एक्सचेंज होऊन आणि जस तू ज्हा याला. तुला त्या क्लास कॉलेज शाळे म्हण. चांगल्या प्रकारचे जॉब
बरं
अससााय दे त्यात कस आहे हि रस्ते हे असते एकदम हुशार हे मास्टर माइंडाप पण याला
ह
असं स्वतःची पॉवर दाखवण्यात काय इंटरेस्ट नसते म्हणजे ह्याला फायटिंग स्किल पण असते ह्याच्याकडडेो क पण एवढं भारी असते की हे सायकॉलॉजी मॅन्युप्युलेशन हे सगळं असत हच्याकडं पण दाखवत नसते कारण ह्याला एकदा डोक्या लोकांच्या नजरेत या लागले की लोक टार्गेट करणार असं दाखव म्हणे त्यातक दाखवले सांगतोय त्यात बाहेरच पैसे चालत नाहीत त्या शाळेत तिथं सगळं आहे तिथं भीमा आहे तिथं इमारती आहेत ज्यामध्ये दुकानं आहेत तिथं जे सगळ आहे जी बाहेर तू करतेस जगात ते सगळं तुला ते आहे रे मेनत हा फक्त त आजी स्वतःचीी करन्सी जी असते की पॉईंट
बरं
दोन लाख पॉइंट असं प्रत्येयाला स्टार्टिंगला दिले जात आणि ते म्हणजे तुमची करन्सी की दोन लाख रुपये जसं आपण दहा रुपये देऊन पाण्या बॉटल घेत तसे दहा पॉईंट द्यायचं आणि पाणे बोटली माती तस आहे मग समज तू त्या पॉइंट न काय करू शकतेस कि हे पण करू शकतेस म्हणजे ते एखाद्या परग्याला आता क त्यातनं कसं असते जर तू टास्क नीट पूर्ण केलंला नाही सां का ते वेगळं केलं असतं त्या शाळना बाहेर काढतात
बरं
तर तिथे पैसे देऊन त्याला वाचवू शकतेस म्हणजे जसं की तू रिअल लाईफ मध्ये जे करतेस गोष्टी
हा
के कदायची. पॉवर वापर न, पैशाचा वापर. या सगळ्या गोष्टी आहेत त्यात मग ते आदिशीिकण्यासाठी ते तश ठेवले त रे मग पोरकशी एकमेकाला म्हणजे एकमेकावर राहून त्यांना धोक देत वर जाण्यासाठी हे माणसाच नियत कशी असतात तीन ते मग त्यात अस वेगळ टास्क असतात मेदाा ते नवेग्या आयलंडला नेतात
हम्म
तिथ जंगल असते त्या जंगलात त्यांनी सर्वाइव कररायत असते आठ तिथं नाही पैसे नाही का असतत टेंट दिले जातात आणि मास पकडून तन तुम्ही सर्वा करायच फक्त कॉलेज शाळातही लक्ष ठेवणार त्यांच्यावर काय-काय करत्यात ‌?
करत्या तसं हा.
हा त्या आयलंड वर हरवायला नको म्हणून हातात आणि काय-काय देत्यात.
हा
मग त्यामध्ये आणि तुम्ही वर जायचं असते ीप असन ए पर्यंत त्यात मी कसा अस ते घता समज स्ट्रॅटजी वापरून
हो
तेन कस तू दुसऱ्या क्लासना खाली वडतेस आता ते जंगलात एक खेळ होता कि, स्वतःचा लिडरला पोवायचा. क्लासचा आणि दुसऱ्या झोडकाचेेत.
हा
म आता ती कस ओडकलं का स्ट्रॅट्रजी वापरली
हा
सगळं असं असते मग त्यात ते करत असते सगळं पण ते कधी स्वतः क्रेडिट घेत नाही ते क्रेडिट द त दुसऱ्या का परी केेला असशी सगळी का नाही त बघ ना असलस तर बघ म्हणजे टोटल मास्टर मनगिरी आणि रिअल लाईफ व राहिथे
चालतंय की बगूया की
म्हणजे दोन चेहरा असत एखाद्या माणसाच सगळ्यांसमोर चांगलं, मुळ विचार, वाईट ते पण त्यात दाखवलंय.
हम्म-हम्म जे खरं जगच कसं असं ते ते असं सगळं
हा खरं जग खरं नुसतं शाळेमध्ये स्वतः वर जाण्यासाठी दुसऱ्याला कसं च खाली वडत्यात.
हा.
ते पण आलेत.
हम्म हम्म.
हा काही काही चांगली माणसं पण दाखवल्यात त्यात. आसय आण्जु हिरो असती, त्याच्यात इमोशन नसत्यात.
ब.
आहे त्याला नाही, फ्रेंडशिप म्हत्वाची आसत्या. नाही रिलेशनशिप. नाय काय. त्याला एकच असती की, सगळ्यात टॉपचा. बनण पण, लगेच नाय. नंतर. नंतर-नंतर मधे, सगळ्यांना स्वतःची ताकद दाखवावला चालू. नुसतं जिकण द्यासाठी एकदम महत्त्व असतय. आता ते सगळं, चेसच्या बाबतीत पण आहे. की, स्टॅटजी का महत्वाची अस क त्या्या
हा
एखाद्याला कंट्रोल करून स्ट्रॅटजी कसं फिट करायचं काय बघनासलस तर बघ मला आवडली चार सीझन आहेत तीन हिंदी डबल आहेत आणि अजून एक डबे असा
ब
बघ नसलस बघ चांगले
बोघ आणि असे रोमॅंटिक वगैरे असे
रोमॅंटिक मध्ये म्हणलं तर एक काय अ एंजल ऑफ द नेक्स्ट डोअर होना
हो
जे कस इश असते की जी हिरो दा कोोला आहे
हम्म
नाही हिरोईन दाखवले ते असत पूर्ण शाळेमधली फेमस परसेत राहाणारीये, अभ्यासात हुशार. आणि.. हिरो आसतंय त्यौ, ॲव्हरेज सगळ्या गोष्टीमध्ये.
ब.
फक्त एवढंच की, ती एकमेकच्या साईडला राहत असत्यात. एका अपार्टमेंटमध्ये.
आ.
आणि नंतर नंतर मगचं कस जुळतथे म्हणजे ती तेी काय करते एकदा हिला छत्री देते आणि स्वतः आजारी पडते पावसात भिजून तिथे आहे घरी यायला चालू आहेत त्या मग बघत्या की याच्या घर काय स्वच्छ नाही मग हे खाते पण साध हे रोजप
हा
तिथे सूप प्रकार असतील रे सूप आणि नूडल्सचा ती खायच असते ते खाऊन जगाले म्हणल्या ती मग म्हणते की रोज मी त्यासाठी ती जेवण बनवणार खरं मी ती बनवणार तुझ्या इथं
हा
आणि तू मला काय असेल ते थरराक पैसे दे मग असं करत करत एकमेकावर राहायला चालू करतत
हा
आणि मेंच जुळत जाते अशी कहाणी आहे ती लआधी जुनी गहाणी आहे म्हणजे अठरा का एकोणीस ला आलेली कहाणी पण पले आपली ऑडियन्स थांबलेली दुसऱ्या सीझन सासाठी किती आणि दुसरा सिझन या वर्षी आला
एवढ्या वर्षानी
होय अर थांबतत आणि पण असं नाही कि थांबत नाहीत थांबतत पण ह त्यानंतर तुला त्यामध्ये आणि हे पा असलं तर एक पण आहे लव्ह इज वॉर म्हणून त्या त्यावेधीही एकमेकाला आवडत असतात पण पहिला सांगणार कोण
हा
म्हणून सांगत ना देकाला
का हटे राहते
हा अशा वेगवेगळ्या आहेत त रे एक रशियन मध्ये कि अ ती रसियान भाषा एक रशन नसते जी रअल स्टोरी तुला सांगूनशी काय नाही तू बघ डायेट म तो टाकून ठेवोट प्लस
चारदे
म्ह त्या हिरोईन ला रेशीिन भाषा येत असत्या
हा
म्हण ते
हम्
ती हिरोला पण येत असते्या पण त्या हिरोईनला माहि नसते की ती रशियन भाषा हिरोला पण येत्या
हा
म ती रशशीन म गणी त्याच्याबरोबर घणी फ्लड करत असत्या
हा
आणि त्याला तिला वाटत असते ह्याला काही कळत नाही आणि त्याला दुसरीकडे कळत असते ते रिॲक्शन देत नसते कॉमेडी आहे ख भारी तिकण बघ नसलस तर बघ हा तू सायन्सला आहेस ना अरे तुझ्यासाठी बेष्ट्याने मी सांगू भाई तू नाही डोक्याचीण बघू नको नाही तू हिजी पण बघू नको
ह
एगे नम डॉक्टर स्टोन म्हणून डॉक्टर स्टोन
तेच कि दिगडच किव
हा मग काहीशी असते हे सायंटिस्ट असते म्हणजे म्हणतात की ती जी अनिमे आहे जी ती लिहिल्या पण एक का सायंटिस्ट ना
बर
त्यात काय दाखवली की एक अशी रोशनी द्या
हा
म्ह ती सगळ्याला दगड बनवत जाते आणि अशाने सगळी माणसं ध गड बनतात
हर्षात
हा दगड
हा
आणि पृथ्वीची सुरुवात कुठ नव्हत्या. परत जितनां की जिथं आदिवासी राह त क नाही
हां
तिथ ना पृथ्वीची सुरुवात होते असं सगकडे झाडं असत नाही मार काही काही राहिले नसते म्हणजे आत्ताच आहे तर नाहीच पृथ्वीची सुरुवातीचा पहिला दिवस
नाही
कारण चार हजार पाच हजार वर्षानंतर दाखवले मी विचार कर चार हजार पाच स वर्षानंतर काय झाला असल
ह
मग त्यात दाखवली मग त्यात कसं दाखवली ते सायंटिस्ट असते ते पहिला होते जिथत पूर्ण वर्ल्डमध्येध्ये
हम्म
किती पाच हजार वर्षानंतरथ असं इकडे झाड असतात नुसते प्राणी आणि सगळे झाड नाही प्रदूषण असते नाही का असते खायला काय उरलेलं नसते काय नसते मग हे काय करते
हां
रेग्युलर राहाल चालू करते ज आदिवशीी राहत होते त्या असना घरती बनवणं आणि सायंच्या जीवावर पूर्ण सगळं परत उभा करते
बर
म्हणजे सायनचा वापर करून पहिल्यांदा लाईट तयार करते मग आता डायरेक्ट अशी लाईट तयार झालेला दाखवलेली नाही एक लाईट कशी तयार होत्या काय काय केमिगल परत समज एक आता हा ती प्रोसेस हाय ती दाखवल्या तनंतर समजते नंतर प्राण्यांपसन वाचण्यासाटी बंदुका तयार करतात
ह
मग ते बंदुकाच मध्ये ते सोडन ते लागते ज्वालामुख घेतलं बंदुकांमध्ये जे गोळ्या दारू असतील त्यासाठी एकका आणि एक एक केमिकलच त्यात दाखवल्या सगळं ते कसं मिक्स केल्याव कसं फुटते हे पण त्यात दाखवल त्यानंत त्यामुळे त ते फोडंफों डेव्हलप करत गेली रे की आता समज टायर बनवाय मग टायरीसाठी काय काय जे आत्ता रिॲलिटी मदे लागतात वेगवेगळ्या देशात उडकून आणते आणि मग ती बनवतेच होता म्हणजे काय म्ह म्हणल तुला भारे त्यात सगळी सायंचे लिक्विड आहेत
ह
परत सगळं सायंच आयटम आयत आणि त्या सगळं सायंच ल तेज नावासकट कसं बनवतात ते सगळी प्रोसेस हाय तेज्यात काय घातल्यावर काय बणते त्यामुळे तुला बघून आले तुला तीस सर आवडल कारण ती ओळखते लगेल सायन्स मलाना
आणि किती सिझन आहेत का त्याचे
त्याचे दोन तरी असतील
ब्
म्हणजे त्या पाच हजार वर्षानंतर लाईट बनवणार होती पईला बन हे महवा एवढ त्याला ते सगळं माह तर त्यामध्ये ते नुसतं लिक्विड गोळा करते सकडनं आणि मग ते त्या ते बनवत जाते
हा
परत एकी लिक्विड बनवायला आणि कुटले कुटली काय काय लिक्विड लागत्यात ते पण हवां त्यात सगळ
अस नाही
ह म्हणजे ठराविक जे आपल्याला मिळत नाहीत ना अशीच कुठं पण
होय वय
आता ज्वालामुखी घेतली ज्वालामुखी येते मीथे